हॅलो! हाय.
हाय काय करत आहे?
काय नाही अशीच लेटली होती तू काय करत आहे.
हा मी पण असंच टाइमपास.
आताच मी माझ्या फ्रेंड सोबत बोलत होती कॉलवर.
अच्छा! अच्छा!
हा
काय म्हणे मग कुठल्या फ्रेंडशी बोलली.
अ अशीच माझी शाळेची फ्रेंड होती, माझ्या खूप फ्रेंड्स आहेत तुझ्या आहे का?
हा, फ्रेंड्स तर असतातच ना
नाही ग, कुणाकुणाच्या नाय राहत ना तेवढ्या माझ्या कशा म्हणजे लहान पणापासूनच्या मैत्रिणी माझ्या आता पण आहे म्हणजे एकदम पहिली वगैरे पासूनच्या हा, पहिली पासूनच्या मैत्रिणी आहे माझ्या.
अच्छा अच्छा, पण कसं त्या फक्त अ नावा साठीच राहतात म्हणजे
नाही नाही, हो बरोबर आहे तुझं पण कसं म्हणजे माझ्या मैत्रिणी कसं म्हणजे आम्ही भेटतो ना ग, आता पण म्हणजे कसं आम्ही कॉलेज टाइमला होती नाय का? तेव्हा ही माझी म्हणजे माझी एक फ्रेंड माझ्यासोबतच राहायची रूम करून आणि म्हणजे ये-जात राहायच्या त्या पण मंग नागपूरला शिकायला आल्या तर आम्ही असे भेटत राहायचो मधा मधात
अच्छा अच्छा अच्छा
हा आता कस माझ्या एका फ्रेंडच लग्न पण होतं तर मग आम्ही सग सगळ्या मैत्रिणी मिळालेल्या होत तो आता पहिली पाासूनच्या आमच्या मैत्रिणी हाओ ना आम्ही सगड्या आलो होतो लग्नाला तिच्या खूप मज्जा केली मग आम्ही.
हा का
हा
चांगलय ना मग तर.
आता कशे टाइम झाला ना, आता माझ्या मैत्रिणींचे लग्न होऊन राहिले हडूहडू.
अच्छा अच्छा आणि तुझं नाही होणार आहे का ग लग्न वगैरे, का?
अगं मी आता छोटी आहे ना त्याच्यामुडे.
तुझ्या मैत्रिणी मोठ्या झाल्या आणि तू कशी छोटी राहिली ग?
माहित नाही माझ्या घरचे म्हणतात की तू छोटीच आहे म्हणतात.
हा का तुझे पप्पा तर अ, एक दिवस अ वेगळंच काहीतरी म्हणत होते.
नाही माझे पप्पा मजाक करतात.
हा का, तुला मजाक करत असतील.
नाही मजाकच करतात माझे पप्पा आता कसं मी छोटीच आहे ना आणि कस म्हणजे आजकाल जमाना चेंज झालाय ग, आता कस लव कर लग्न नाही करत कोणी.
हॅलो
ळाय मला कोर्स करते मला नॉर्मल जॉब करत, आता आवाज येत आहे?
क्रॅक होतय आवाज
काय म्हणाली, हा येतय का आवाज?
आवाज येतोय का?
हा मला येतोय.
हा आता येतोय.
आता कस म्हणजे आजकाल कस अ तेवढ आधी कशे लवकरच लग्न करायचे नाही का, आता तस जमाना नाही राहिला ना आता सगडे आपलं करियर बघतात तेव्हाच करतात, नाही का?
हा हा, तेच
लग्न करून काय करणार आहे, बाकी पण गोष्टी असतात ना जीवनामध्ये
हा ते तर आहेच, पण आता तूच म्हटली ना की आता मो झाल्या लग्न करत
हा -हा आता म्हणजे सगळ्यांची तशी वेगवेगळी मेंटॅलिटी असते ना, कोणी लवकर करते कोणी वेळाने करते.
हा, बरोबर आहे.
ते आहे. आता मी सध्या कशी जॉब वगैरे करत आहे ना आणि माझे एक लाखाची मला जॉब मिळाल्या ते आम्ही लग्न नाही करणार आहे.
अच्छा -अच्छा एक लाखाचं काय?
हा मला एक लाखाचं पॅकेजच पाहिजे आहे तेव्हाच मी लग्न करेन नाही तर नाही करत. नाही ग पॅकेज म्हणजे महिन्याचे एक लाख पाहिजे आहे मला पेमेंट तेव्हाच मी आता करेल नाहीतर नाय.
अच्छा! मग त्याच्यासाठी अप्लाय वगैरे करावं लागत अस ना ग पण, म्हणजे असं -कसं
ते म्हणजे थोडी हे आहे आता घरी वगैरे थोडे पैसे लागले, अगं ऐकून तर घे- ऐकून तर घे-ऐकुन ऐकुण घेणं पहिले.
रिलेशन आहे ग.
तसं नाही मी अप्लाय वगैरे करते, पण कसे आता म्हणजे खूप म्हणजे गॅप पडली ना त्याच्यामुळे मग कसं कंटिन्यू थोडं हे, आं एक तर माझे
तू खूप घाबरते.
नाही - नाही तसं नाही आहे मी घाबरत नाही ग पण कसं म्हणजे आता मी अ
प्रिपरेशन फील नाही ना होणार. तू काही एवढी हुशार थोडी आहे की तुला सगळंच येईल सगळं
नाही पल्लवी कस आहे माहितेय का, आमच्या फीलल्डमध्ये कस आहे प्रॅक्टिकली करून दाखवावं लागते. म्हणजे तू थेरॉटिकली वाचून गेली आणि तुला सगळ्या गोष्टी सांगितली. त्याला नाही ते व्हेलु देते, आमचे कसे दोन- तीन राऊंड होतात ना कोडिंग
तूच विचार कर तु -तू शिकशील केव्हा जेव्हा तुला जॉब वगैरे लागेल त्याच्यानंतर शिक
आधी म्हणजे नाही ऐकून तर घे. आता कसं, माझ्याकडे लॅपटॉप नाही तर प्रॅक्टिस करायला मला जमत नाहीय. त्याच्यामुळे, मी आता लॅपटॉप घ्यायचा विचार करतेय ग पैसे आता जमा करत आहे मी. घेईल मी.
अच्छा - अच्छा तुला मी देऊ का ग पैसे?
पैसे तू कशी देशील ग मला पैसे? इतके नाय का?
पशे
नाही ग ते तुझ्या कामाचे
हा पण आता वेळ वगैरे असेल ना तोपर्यंत. तू माझे थोडे -थोडे वापस करत जा. तशी तू जशी इयमाय घेत तशी तू माझ्याकडून घेऊन घे.
तसं नाही म्हणजे कस जर तुला कॉलेजमध्ये मध्येच भरावे लागतील समज
हा, तर मग बघू ना म्हणजे वेळेवर.
नाही ग वेळेवर मी इतके पैसे कुठून आणेन आणि तुला देईल सांग बरं.
अगं पण तुझं चांगलंच होईल ना म्हणजे तू लवकर तुझ. अ ते जे काही लॅपटॉप काय ते करून तू वगैरे तरी करू शक''--'' तर तुझी जॉब तेवढीच लवकर लागेल ना. तेवढाच फायदा.
माझी जॉब तर ठीक आहे पण कस आहे. ''मी घेऊ शकते तुझ्याकडून पैसे ग घेतली असती मी मग तुला दिली पण असती. पण कसं आहे मग तुझ्या कॉलेजमधून मसून. अवा त मग एका वेळेस कशी ना मी तेव्हा
हा, कसं आहे आता ए एमर्जन्सी वगैरे आपल्याला कुठं लागलेच तर आपण. बघतोच ना आता आपण कशी तुझी कंडिशन एमर्जन्सी नाही आहे असं अ व ट्रीट करतोय. आणि लांब.
तस नाही पण कस आहे माझी कंडिशन पण इम्पॉर्ट ''--'' र्टंट आहे ना ग पण काय करू आता नाही का.
अगं ते अगं मी तुला तेच बोलत आहे की, तुझी जी कंडिशन आहेत. ते आता इम्प्रूव्ह व्हावी. त्याच्यामुळे आपण कसं दुर्लक्ष नाही केलं पाहिजे ना तुझ्या त्या गोष्टीकडे. तुला लॅपटॉपची गरज आहे तर आपण म्हणजे लवकरात लव''--'' लवकर काही तरी केलं पाहिजे.
हा, पण कसे आता थोडे कामातच पैसे वगैरे गेले घरी नाही कामाच्या. त्याच्यामुळे मी मग घरी पण नाही मागितले.
आता कसं मला तर को कधी जर लागले वगैरे. तर आपण कुठूनही बघू शकतो ना काही असं थोडी आहे की, आपल्याला कुठूनच भेटूय शकत. तीस चाळीस किती लॅपटॉप कितीपर्यंत.
अगं लॅपटॉप म्हणजे पन्नास हजाराचा होते न गं. पन्नास हजारापर्यंत होऊन जाईल.
वगैरे हजाराच आपण कुठून तरी जमवू शकतो जर मला लागलेच वेळेवर तर.
हम्म, हम्, आता बघते ग कशी मणई भीतीच वाटते पैसे नाही का.
हा, पण आता लागेल ना आता म्हणजे तुला कस एक दीड वर्ष तर झालाच असेल ही जॉब करताना.
हो पण कसे माझे थोडे ए एम आयज वगैरे. एम आय वगैरे होत्या ग माझ्या आता मी तेच म्हणजे भरत. तर तर त्याच्यामध्येच माझे चालले जातात.
अरे तर मी तेच सांगत आहे ना तुला की तुझी जर दुसरी जॉब असली तर तुला अजून. चांगलं होईल ना ई एम आय वगैरे भरायला अजून इझी जाईल ना.
जर मला ई एम आय वगैरे नसते तर लॅपटॉप तर मी दोन महिन्यामध्ये पैसे जमा करून. करून घेऊन घेत अस पंचवी विस पंचवीस हजारात. हा, झाली पन्नास हजार मध्ये घेऊन असती हम्म.
''मी तुला त्याच्याबद्दल बोलतच नाही मी म्हणत आहे माझ्याकडून घे.
ह, बघते ग मी विचारून म्हणजे कसं मला घरी बोलावंसं वाटत. बोल एकट म्हणजे स्वतःच्या निर्णयाने कशी घेईल हाय का नाही.
हा हा, घरी वगैरे बोल.
हा, तेच.
हम्म.
अस आहे.
अजून काय म्हणते? काही नाही, तू सांग?
घरी म्हणजे आता, चहा वगैरे झाला का तुझा घरी?
हा चहा वगैरे कसं माझे पप्पा तीन वाजता जातात दुकानात तर आम्ही तेव्हाच थोडा नाश्ता चहा करून घेतो.
अच्छा अच्छा हा.
हा तर तेव्हाच झाला आमचा नाश्ता.
हम्म, हम्म, हम्म आणखी म्हणजे तू वगैरे नाही जात का ग म्हणजे दु दुकान वगैरे मध्ये गेली नाही का तू तू नाही सांभाळत का दुकान वगैरे?
सांभाळते ना मी हे मी सांभाळायची दुकान वगैरे आधी पप्पाला हेल्प वगैरे करायची पप्पा कधी कामात वगैरे असल तर मी एकटी पण सभाळलं आहे दुकान पण आता कस अस मी कॉलेज वगैरे सुरू तेव्हा पासून जास्त सांभाळलेला वगैरे नाहीये.
अच्छा चांगलं आहे ग म्हणजे तुझ्या मध्ये म्हणजे आहे ती काबिलीयत म्हणजे नाही का आलं पाहिजे आपल्याला पण नाही का आपल्या घरी दुकान आहे तर मग सगळं यायला हवं. पण मी कशी तेवढी ऍक्टिव्ह नाही आहे गं मला म्हणजे तेवढं नाही जमत.
हा कसं ते केल्यावर जमतं ग बरोबर.
हा केल्यावर जमते पण कशी माहिती आहे का म्हणजे तशी मी जायची म्हणा माझ्या पप्पां वगैरे सोबत जायची पण अशी एकटी वगैरे नाही राहिलीय मी. कधी पप्पा सोबत किंवा मग माझी बहीण कशी ती जायची ना पप्पासोबत नेहमीच तर तिला सवय होती मग तिच्या सोबतही जायची मी.
हा बरोबर आहे.
हा असं आहे. आणि म्हणजे आता कसं हो बरोबर आहे तुझं म्हणजे केल्यानेच येते आता मी पण बघ पहिले मला इकडे कसं मी लोकलनी जायची खूपच भीती वाटायची मी नूसत्या लोकल मुळे नाही का इकडे जॉब नव्हती करायला बघत. पण आता कशी मला गेली इतक्या गर्दीमध्ये मी चढते ग इतकी गर्दी असते माहिती आहे पण तरी मग मी चढते.
हा बघितलंय ग मी पण लोकल.
पण तरी भीतीचे एक्सिडंट ते होतच राहतात तिकडे मुंबईला लोकलनी.
हा.
हा पूर्ण अशी माहिती आहे लोकलच्या बाहेरपर्यंत लटकून ये राहतात. आणि माहिती आहे पाय सुुद्धा ठेवायला त्यांना जागा नाही राहत तसं पूर्ण टाचेवर राहू, राहू लाह राहू लोकं जातात म्हणजे इतकं इतकं पण नाही करायला हवं ना जरी म्हणजे कधी धक्काच आणि प्रेशर इतकं इतकं येते पूर्ण प्रेशर येते आपण कंट्रोल नाही करू इतकं. मग कधी पायाच घसरला तर आपण कशाला आपल्या जीवाची हे लावाय ची नाही का त्याच्यापेक्षा मग थोड उशिरा जायचं जास्तीत जास्त काय होईल उशीर होईल? न‌ जायला नाही का, पण कस हा आपल्याला आता आपल्या ज आपल्या लाईफची आपणच स्वतःच काळजी घ्यायला हवी ना.
एक्झॅक्टली.
हम्म असं आहे.
हम्म.
आता इथल्या लोकांना पण कशी सवय होऊन गेली आहे तसं. ट्रॅव्हलिंगची, असं आहे.
बरोबर आहे.
हा तरी मागे इकडे खूप म्हणजे ऍक्सिडेंट झालेला एकदा. खूप लोक मरण पावले ग.
हा हा.
आणि आता तर रिसेंटमध्ये बापरे इतके इन्सिडेंट होत चाललेत माहिती आहे? आता इकडे ना एका ट्रेनमध्ये त्या, त्या आता लगे काही दिवसांपूर्वी एका ट्रेन मध्ये तर खूनच झाला ग, छोट्या छोट्या भांडणांवरून एका असे लोक क बघितली न, अशी, बीचाराची काही चूक नसतानी सुद्धा त्याचा जीव गेला, हा त म्हणजे लोकांची मेंटॅलिटी खूप वेगळी आहे आता कोणाच्या मनामध्ये काय सुरू असत, आपल्याला काहीच कळत नाही.
आपण नॉर्मली त्यांच थोडस विवाद करायला जाऊ आणि समोरचा काय ऍक्शन घेईल हे
हा तेच म्हणजे आपल्याला हि आता का कसं वागायचं आजकालचे लोकच इतकी खराब निघाली आहेत की काही समजत नाही कसं राहायचं? कसं वागायच?
हा बरोबर आहे.
आहे.
आणखी काय म?